का
नाही तू नच केलीस ना मग आता का करायच तर त्यागरून
काहीच नको करू म्हटली जेव्हापर्यंत तुला मेसेज नाही येत तेवापर्यंत काहीच
ठीक आहे मग
हम झालं जेवन
हे बघ
जेवलीस का?
ते कावुन बोलते
काय ना होईल तर बोलता येते
हा जी मीना बोलत हे इथ
मी नाही बोलत म्हणते बोलत बोलते ते
किती मिनिट बोलायचं इथं?
किती पाच सहा मिनिट बोलू शकतेस
नाही बोलल तर काय होतेय
काहीच नाही बोलाय लागते.
हम झाले का पाच सहा मिनिट पटण सांग
नाही झालं एकच मिनिट झाल..
तर मग कॉलला यार ह्याचे
पैसे कोण द्यायचे आहेत आणखी?
कोणते पैसेे? मला काय माहित हाय? माहित नाही पाच सहा मिनिट इम्पॉर्टट आहे का बोलण?
हो न
हट ना हटव
आई बघ ग आई बघ नुसत
आं?
काही पण बोलू शकतेस
अच्छा तू रिकामीच आहीस का?
मी रिकामी हाव का? लिहत नाही का? उद्या सबमिशनचा टाइम आहे ना लास्ट डेट आहे.
अच्छा, कशाचे लिहित आहेस?
सामेंड्री, हायड्रॉोलिक तुला काय समजणार माझं?
हम्म ते ही हाय
झालं जेवण?
नाही केली आज मी जेवण
का हु उपवास आम्ही जेवाचीच स
नाही, नाश्ता केली होती म्हणून आजे
हो का?
हम्म. झालं का किती मिनिट झाल सांग, नाहीतर असेच चालू ठेवतो बोललं बोलू नको हा
कट करतो आण की डब्बल लावतो.